हॅलो. हॅलो हॅलो. ऐकू यायला का? हॅलो तुमचा आवाज ये ना.
हा आत्ता आला तुमचा पण येत नव्हता.
हम्म.
तेच तुम्हील्यावर मग कॉल लावलात.
हा रिफ्रेश केलाला लागला.
हम्म. आता म्ममी
परत अडखला आवाज. आवाज अडखालाय तुमचा हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.